हा... बोला की... चहा वगैरे झाला?
हम्म... झाला चहा... तुमचा झाला?
हो... झाला... जेवण तेन?
नई... अजून स्वयंपाक करायचाय मला तर.
हूं हूं हूं.... तब्येत ठीक नाई का काय?
होय... तब्येत ठीक नई.
हा हा.
पाऊस... आहे?
पाऊस... नाही आता... थोडा उकडलाय.
हो... आमच्याकडं पण उघडला आता थोडा.
हा हा... वातावरण तेवढं जरासं... आहे जरा गारवा
फार गार ए.
फार गार ए... नवीन घर आपलं... मग थोडं पाणी मारलं असतं ना भिंतीला? ते पूर्ण थंड झालेय... एसी पूर्ण... हा.. एसी मध्ये असल्यासारखं वाटलंय.
आणि काय म्हणता?
अजून... काही नाई बग.
स्पेशल भजी वगैरे काय केल्या की नाय? आता... आमच्यात अन्नाला गेलंत. वडापाव.... वडापाव आणायला गेल्यात आत्ता संध्याकाळी लागतं थोडं... काय तर... भजी वगैरे
या. सहा सात... पाच सात... पाचच्या टायमाला... कायतरी कायतर लागतंयच
आता आरामनं म्हटल्यावर... घरात तर काय करायला होत नाय... जुळून बी नई येत
हा हा... ते बरं आपलं... आणून दिलेलं खायचं.
होय... करायला पण तेवढा वेळ लागतो. टाईम हे... त्यापेक्षा येते.
हा.
हम्म आणि काय म्हणता.
काही नाही.
हम्म हम्म आता हे पण आलेत ना त अ जिओ मार्ट मध्ये वगैरे फ्लिपकार्ट ऑनलाईनच चालू झालं तुमच्याकड पण आहे का?
काय ते
अ म्हणजे भाजी वगैरे सगळं ऑनलाईन येत.
हा ब्लिंकीट वगैरे का ब्लिंकिट आपल्या हितं चालू.
माझ्याकड जिओ मार्ट म्हणजे तुमच्याकड जिओ मार्ट फ्लिपकार्ट आय.
होय काय आमची हितं आता ब्लिंकीट चालू झालंय.
अ फ्लिप-फ्लिपकार्ट म्हणजे फाय मिनिट असतं हो हो सगळं आता भाजी वगैरे डायरेक्ट भेतात दूध भाजी शंभर रुपये शंभर रुपयच्या हेज्यामध्ये काय पण येतं.
ते काय व्यवस्थित.
ब्लिंकीट ला किती पण छान आहे सगळं
आ नाय मी कधी म्हणजे असं ऑर्डर केलं नाही ते आत्तातातच चालू झालंय आणि आमच्या इथं पण नव्हतं. ब्लिंकीट वगैरे आता नवीनच चालू झालंय सगळं
मी तर सगळं यूज केलंय पहिला झेप्टो होत.
हा.
झेप्टो आहे का तिकडे?
अ नाही ओ.
झेप्टो नायिये आता आता फ्लिपकार्ट आहे. फ्लिपकार्ट पण चालू हुतय का बघा आणि जिओ मार्ट आहे जिओ मार्ट आहे.
हम्म हम्म.
तेनी स्टार्टिंग स्टार्टिंगला ऑफर देतात ह. ब्लिंकिटला वर पण ऑफर चालु आहे आय वन नाइन नाईनच्या हेच्यावर आणि पन्नास रुपयानी ऑफ अशी. वन नाइंटी नाईन ची खरेदी केली की पन्नास रुपयांनी ऑफ मिळतात.
अ हा ते बरं पडतंय आपलं.
टार्टिंग होय नाय दहा मि दहा मिनिटं येतात. आता ह्या पावसाच्या हे हा आता पावसाचा. चेच्यात जाऊन या पावसात त्यापेक्षा घरी येतय
अ अ ते बरवून येते ना मी ऑर्डर केलं नाई सोडा आजून
नाय नाय फ्रेश येतं सगळं भाज्या पण नाय दूध म्हणा काय पण कडधान्य. पीठ वगैरे तेल वगैरे सगळंच छान येत त आणि ऑफरमध्ये मिळत.
हे कसं आधी पुणे मुंबई इकडं असायचं भरप पूर.
होय हो हो इकडे नाही आहे आता हे स्मार्ट सिटीया मधला आपण पण त्या लेवल न. पाहिजे ना आता जमाना कसा चाललाय तसं
होय ते तर आहेच होय रॅपिडो आहे इथे पण
तिकडे पण आहे का?
हां
आपणं डायंल जाऊंन आपणं ऑटो वगैरे बुंक करण्यांपेक्षा रॅपिडोमध्यें आणि डिस्काउंट मध्यें छान आहे
हमं हमं हमं.
हम्मं तिकडे पणं चालूं झाले. एपिडो हम्मं हमं. म्हणजे टूं व्हीलर कां अं फक्तं रिक्षा कां टूं व्हीलर आणि टॅ
टॅक्सी आहे बहुंतेक जास्तं करूंन.
ठीक है हम्मं. टॅक्सी जास्तं आहे चार्जेस.
हां
रिक्षांचे आणि ह्यांचे टूं व्हीलरचे तरं फारंच म्हणजे कमी आहेतं.
हां हां.
हम्मं हम्मं हम्मं आणि कायं म्हणतांय?
फिरांय देनं गेलतां कां नाहीं?
अजूंन तरं नाहीं हे चाललंय अजूंन घरं वगैरें सेंट करांयचंय सगळं. त्यांमुळे टाईट हां नवीन भरलंय आंता चार तारखेला ओपनिंग झालं.
होयं होयं
नाहीं सेंट करण्यातचं टाईम चाललांय.
हां, हां, हां मगं कायं आहे तुमच्यां इथं असं फिरण्यां वगैरें सारखं वगैरे
हांय भरंपूर हांय फिरण्यांसारखं आंता आमच्यांकडूंन जवळं आंबोली हे ते जवळचं हांय. पावसांत फिरण्यांसारखं म्हणजे हम्मं हमं अंबोली म्हणां बाबां पोल्स.
हां हां
हांय जवळं. जवळं म्हणजे पणं एवढे जवळं नाहीं.
हां
अभी ह्यांला कां बेळगांवला कां नदी वगैरें नाहीें फॉल्स वगैरें कां नाहीं गावांत की गोकांकलां नाहीं तरं आंबोलीला. बाबां फॉल्स बघितलांय कां तुम्हीं?
नाहीं हो तिकडच्यां म्हणजे तिकडं असं कायं जास्तं येणं जाणंच नाहीं..
हम्मं हमं हम्मं आंबोली कडे अंबोली आंबोली बघे हां हां आंबोलीच्या पुढेचं आहे बाबां फॉल्स पणं आणि कावळे फारव आहे बघां. कांवळे सरं कांवळेसरं म्हणजे कायं तिथं कायं पणं असं फेकलं की परतं येतं.
हां हां हां म्हणजे हवे नां वगैरें कां
हां हवे नं म्हणजे दरी आहे पूर्ण अशी खांली हम्मं म्हणजे फेकले बॉटल वगैरें फेकली पणं ती परतं आपल्याकडे येते. हम्मं अशी घेतं नाहीं ती बारीवरती.
हां हां
बॉटल पणं आंता बंद केलेत ते थोडे गेल्यावेळी चारजणं हे झाले त्यांमुळे
होयं कायं?
त्यांमुळे आंता संध्या बंद केले तो पॉईंट.
हां हां.
कांवळेसांरखा
या आता पूर्ण खाली दरीच म्हटल्यावर जरा असं रिस्की पण
त आणि मुलं कशी करतात तर थोडं अंतर असं जाण्यासारखं आहे तिथं
हा
म्हणजे स्टार्टिंगला जाळी मारले म्हणजे एकदम पण असं मोठं काही भिंत उभारली नाही तिथं.
हा, हा
जाळी मारल्यासारखं मारली तर आणि उतरून असं थोडं जाण्यासारखं आहे पुढं.
हा
मुलं काय करतात उतरून जाय बॉटलवर तिथं पडली ना त उतरून तिकडे जातात. त्यासाठी, आणि खाली पूर्ण दरीच
दरीच आणि ते पावसाळ्यात थोडं रिस्कीच आहे.
काय मिळणारच नाही अस, नाही पावफळ्यात म्हणजे जरा घस फट वगैरे असतेच की.
ह, ह
हं, त्यामुळे आणि काय म्हण तुम्ही गेला नाही का काळ ला त्या आंबोला वगैरे कसं पावसाळ्यातच मज्जा येते ते गोकाकला
गोकाक क नाही बघितला मी, गोकाक नाही नाही
गोकाक फॉल्स पण आहे. हा, हा तिकडे म्हणजे देवस्थानच्याडे हा, हा, हा, हा हम्म, हम्म प्रतापगड एला महावेश्वरला प्रतापगड आम्ही प्रतापगड ह महाबळेश्वरला प्रतापगड आहे हिकडेे
महाबळेश्वरच ते फक्त आम्ही मार्केट फिरलो. कुणीकडं? पन्हाळ्याला हा, हा आमच्या इथून काय जवळ आहे सोडा पण ते काय लांब नाही आहे, हा
हं, हं आमच्याकडंन फार लांब पडत का
ह, ह, अं, अं, हं
तिकडच्या एरिया मधलं आता महाबळेश्वरला पण गेलेल महाबळेश्वर तर खुल लांब पडतं. हं, ति ते टेबला
मी तर, बाकी तिथं बघण्यासारखं?
आहे थोडे पॉईंट आहेत की एलिफोन पॉईंट. आणि आता ते मॅप्रोच गार्डन आहे. ते मॅप्रोच हे त ना कंपनी
हा
त्यांनी पण छान केले सगळं, फोटो पॉईंट वगैरे केलेत. छान केलेत तुम आणि त्यानी गेम्स पण ठेवले तिथं आता हे आईसच काय म्हणतात त्याला आता अ पूर्ण अस ह्या स्नोफॉल असतात ना ते केलेले गेले हा काश्मीर व्हाई पूर्ण केलेले ते गेल्या वजून बघून आलो मी पण आणि राईड्स वगैरे आहेत तिकडे भरपूर म्हणजे मॅप्रो गार्ड डन मध्ये फिरण्यासाठी पण, त्यांच्या वस्तू हे करण्यासाठी त्यांनी भरपूर काय, काय केलेत म्हणजे लोक एन्जॉय पण करतील
हा हा
म्हणजे येतानात आपल्याला बैलगाडी न्यायला येते, पहिला स्टार्टिंगला आत गेल्या, गेल्या म बैलगाडी म्हणा एकदम असं गाव गावाकडचं फिल येतं.
हा, हा
हम्म घोडा बैलगाडी
हम्म हम्म माय आणि इकडं कधी कणेरीमठ वगैरे
कणेरी मठ बघितले कणेरी मठ म्हणजे तिकडं आम्ही त्या साईडला असताना आमच्या स्कूलच्या ट्रिप जायचे कणेरी मठ त्यांनी काय झालं तेवढंच जातो ते‌ कॉलेजला पण गेल्यावर तेच कणेरी मठ एकच‌ आणि कागलच ते हे आहे ना काय म्ह त्याला मिनी गोवा म्हणतात ते झाहाब मध्ये दोन, अ तिकडे एक तिकडे अजून फिरून येणार होते तेच हम्म हम्म झाहाब मंदिर हां झाहाब मंदिर पण बघितले ते तिथे ते नागोबाच हे आहे ना.
जहाज जहाज मंदिरच्या तिथे ना होय आहे की. ते कसं मी पण खूप वर्ष झाला असेल ट्रिप मधूनच बघितलेलं.
हा हा हा हे आता फारशे केलं तिथं असं सगळे हत्ती वगैरे अजून झाडांमध्ये हे शेप दिलेत. हत्तीचे नागाचे कासव कासव झाड हां झाडांचे शेप दिलेत त्यांनी पिंड महादेवाची
हा हा.
झाडांना शेप दिलेत फार छान दिलेत. हे फार छान वाटतं तिथे बघितल्यावर
छान आहे घरं कणेरी मठ ते पण बघण्यासारखं असं सगळं रिअलच वाटते.
होय होय होय फार रिअल होते अजून वाढवले असणार आता भरपूर काय काय
हा.
हम्म आणि काय म्हणता.
अजून काही म्हणा मग
रिसेंट असं काय गेलो नाही मी कणेरी मठला च आता पाच सहा वर्षापूर्वीच पाच सहा का जास्त झाले असतील दहा वर्ष झाले असतील कणेरी मठ आता वाढवलेत का आणि
नाही अह मी पण नाही गेले. आधी गेलेल्या गा वाढवला असेलच की म्हणजे आम्ही गेलेलो जेव्हा ज्या वेळेस आम्ही गेलेलो तेव्हा ते वाढवलेलं होतं, म्हणजे त्यांच्या आधी थोडं जुनं होतं.
ह हां
हा त्याच्यानंतर मग आता काय माहित नाही परत वाढवले का काय नाही ते
हम्म हम्म हम्म हम्म नरफची वाडी पण जवळ पडते तुम्हाला
हो वाडी जवळ आहे झालतं आता मध्ये पावसात तर मंदिर पूर्ण पाण्यातच होतं.
हम्म हम्म आता असं आहे का बघण्यासारखं वगैरे आता हम्म म्हणजे मग पाणीही झालेत. कमी झाले पण पाऊस भरपूर आहे पाणी कसं काय कमी झालं म्हणताय.
आता म्हणजे असं कंटिन्यू पाऊस नाही ना सगळीकडेच पाऊस नाहीये जास्त कंटिन्यू ह्याच्या आधी पंधरा दिवस कसं सगळीकडेच कंटिन्यू पाऊस होता. आणि तिथं कसं तीन नद्यांचा काहीतरी संगम आहे.
संगम आहे.
त्यामुळं ते पाणी भरपूर वाढतच जातंय ते.
हम्म हम्म हम्म खर आ मच्याइड आता सध्या म्हणजे अ जर तुम्ही म्हटला तर तुम्ही दोन तीन तारखेला चार तारखेला पाऊस होता. त्यानंतर आता आणि कंटिन्यू आय पाऊस म्हणजे तवा अन् थांबला त्याच्यानंतर.
हा.
आता चार दिवस झालं कंटिन्यू बफ लागलाय कंटिन्यू म्हणजे काय थांबतच नाहीये.
होय असा नाय तिथं ग असा नाईये कंटिन्यू नाहीच ए मधी पडला बघा भरपूर पडला सगळीकडच. तेव्हा पडला त्यानंतर हा आता एक चार पाच दिवस झाला चालू झालाय पण कंटिन्यू नाय.
कंटिन्यू म्हणजे आता आजच आता बर थांबला असणार.
हा आज थांबलाय काल तेवढा जरा होता.
हम्म काल रात बर होता.
होता होय.
क्लायमेटन फार खराब झालय.
तब्येत वगैरे खूप बिघडतात ह्या अशा ह्याच्या मध्ये.
होय होय एकदमच चेंज झालं ना. आणि परवा दिशी तर हम् परवा दिशी तर एकदम कडकडीत ऊन म्हणजे असं पाटीला फटके बसल्यासारखं ऊन येत होतं आणि लगे थोड्या वेळा आणि पाऊस.
हो हा ते ऊन पाऊस असा असल्यामुळ ते सगळं
तब्येत बिघडतात एक तर एक क्लायमेट पाहिजे एक तर थंड पाहिजे नाही तर गरम पाहिजे.
होय आता पावसाळा म्हणलं की पावसाळाच पाहिजे तर तसं नाय
हा तसं पाहिजे.
ते पण चालत नाय पाप खर मुलांच्या पण आता
तब्येत हा शाळा वगैरे जात असेल तर अवघड होते.
व्हय सकाळी आता गाड्या स्लिप पण फार होतात. ना म सकाळी जाणं येणं हम्म. जाणं येणं पण फार आवड आय. आता कालच आ हो मी घरीच असते हो हो. आता सकाळी काल शाळेला सोडायला गेलो मुलींला म्हणजे ऑटो लावले थोडा लेट झाला म्हणून शाळेला सोडायला गेलेलो. पाप एक लहान मुलगी आणि त्यांचे पप्पा म्हणजे असे पडले त्यांनी गाडी एकदम स्लीप झा